हॅलो
हा आवाजात काही आयकाला येतो माझा?
हॅलो हो येतोय येतो.
ऐकलय
येतोय का माझा आवाज ऐकू हो येतोय तुमचा येतोय मला. हा हॅलो बोला की,
हॅलो!
हॅलो! हॅलो हा येतेय मला ऐकू. हॅलो!
तुमचा हळू येतोय तर रेंजमध्येध्ये या ना.
हा मलाही तुमचा खूप हळू आवाज येतोय. हा म्हणजे खूप बारीक येतोय मी आता ते मग, हा जरा फोनचा वॉल्यूम वाढवून बघा बरं. हा कारण मी पण मग ते ब्लूटूथ घालूनच बोलते म्हणजे मला नीट ऐकू येतय.
हॅलो!
येतोय ना माझा आवाज तुम्हाला?
हो हा येतोय नमस्कार म्हटलं. ह्याच्यात गेला बराच वेळा आपला आवाज नाहीयेत त्यांमध्ये.
एक मिनिटच झालं हो.
म्हटलं गर्मीं म्हटलं हैरण झाल्या तुमच्याकडे कसं आहे पाऊस बीस पडला का?
नाही अजून पाऊस नाही. कारणं की पाऊस असलां की पडलां कि मगं खूंप छांन असतं इथं जसां महाराष्ट्रांत एकदंम छांन असंल्या असं
हां हां हं हं हो तसं म्हणजे आणि परतं ते कोलां पूंर वगैरें त्यां साईडलां पणं पडतो चांगला असां
हो हो तेचं नां
हां मी यांत्रे मध्यें गेले होते आम्हीं शस्वं आमच्यां शाळेचां ग्रुप आंत्ता जानेवारीमध्येंचं अं म्हणजे शाळेमध्यें आम्हीं ज्यां शाळेतं शिकलेली नां आम्हीं तेव्हांचा आमचा ग्रुप आहे तरं ते त्यांच्यातून आम्हीं कधीं कधीं पिकं निक वगैरें काढतो गेटं टुंगेदरं वगैरें करतो तरं तसं आम्हीं आत्ताचं गेलो जाऊंन आलो होतो नाहीं चांगली चलां कोल्हापूंरला मी गेल्यां गेल्यां एप्रिलमध्यें गेले होते
तिकडे आले होते तेव्हां मी नरंसोबांची वाडी रांकाळा वगैरें. ते सगळं बघितलं होतं
हो तिथं पणं आहे नां बघण्यांसारखे मंदिर आहे कोल्हापूंरचं
आणि रांकाळ तिकडे आपल्यांला बोटिंग वगैरें पणं करांयला मिळतं नां.
हो मिळतं की हो तिथूंन चं सातारा पणं आहे सातारा मध्यें पणं खूंप छांन आहे. परतं कधीं आलांच सप्टेंबर वगैरें महिन्यांमध्यें तरं तिथं कांस पठारांवरती फुलं खूंप छांन उमरलेली असतांत म्हणजे ते अगदीं बघण्यांसारखं असतं.
माझ्यांसुद्धां एक ओळखीचं तरं एक मित्रं आहे शाळेतंलंच त्यांची बाईको कोचही आंता तिकडे ट्रान्सफर होऊंन तिकडे आंता आलेली आहे ती दोन वर्षासाठी तिकडे कामं करते.
तरं त्यांची ते तो पणं म्हणतं होतां खूंप छांन म्हणजे भाजी वगैरें पणं ऑर्गॅनिक भाजी वगैरें मिळते म्हणूंन
नाहीं खरंच छांन आहे म्हणजे अं इथं एवढे डोंगर वगैरें छांन बघांयला मिळतांत नां आणि पाऊस जरां सुरूं झालां. आंता उन्हाळ्यांत जरां आहे पणं पावसाळ्यांत सातारा इतकां सुंदर दिसतो. की बसं खूंप छांन वाटतं बघांयला फिरांयलाही छांन आहे परं ठोसे करं चां धबंधबां आहे बघांयला महाबळेश्वरला जातां येतं. पांचगणी आहे तिथे खूंप छांन छान स्पॉट्स आहेतं बघांयला.
अच्छा मी सांगलीला वगैरें गेली आहे साताऱ्यांला नाहीं गेलेले.
नाहीं छांन आहे सांगलीला पणं नरसोबावडी वगैरें म्हणजे ह्यां जो एरिया आहे तिथले जवळं जवळं तिथं आहे. छांन आहे बघांयला.
आणि नां तिथे मी अजूंन एक नां एक मंदिर ब लं सांगली आणि कोल्हापूंरच्या मध्यें एक होतं असं म्हणजे प्राचीन कालीच दगडाचं असतांत नां तरं नावं वाटतं खंत नाहीं म्हलां त्यां मंदिरांच त्यांच्यानं तुम्हीं बघितलंय कां त्यांला वरूंन उघडं येतो. आणि नां ते तिकडे असं ते एक मंदिर आहे. तुम्हीं तुम्हांला माहितीय आहे कां त्याचं नांव
अं नाहीं माझ्यां तसं लक्षांत येतं नाहीं ऍक्च्युंली माहिती असेल पणं असं असं लक्षांत येतं नाहीये.
ते जवळचं आहे म्हणजे सांगली वरूंन आम्हीं बसं केली होती मगं सगळं फिरतं फिरतं आम्हीं म्हणजे आम्हीं दहा दहा बारा तेरा जणं होतो नां तर मग बस गेली होती आणि मस् सगळं फिरलो होतो तेव्हा ते रंकाळा वगैरे, नरसोबाची वाडी वगैरे दिवसभर आम्ही फिरून आलेलो त्यावेळी आम्ही त्या एका देवळात गेलेलो.
ह
आणि ते देवळाला ना छान होतं म्हणजे ते मंदिर आणि तिथे आम्ही गाईड पण केलेला होता एक.
अच्छा
तर त्यानं माहिती सांगितली होती तिथली आणि ते मंदिर त्याला ते मी म्हटलं ना तो दगडाचं आहे प्राचीनकालीन मंदिर. आणि त्याच्यावर ते उघडा आहे आणि ति ते कोजागिरीच्या पौर्णिमेला ना तिथे बरोबर वर बरोबर तिकडे येतो. सूर्य, चंद्र आणि तिथे छान दिसतं. हॅलो
हा आहे छान आहे बघायला छान आहे म्हणजे मंदिरं तर भरपूरच आहेत या बाजूला.
हो हो अंबाबाई वगैरे तर खूपच फेमस आता तर सुट्टीमध्ये तर आणि खूप हे येशील तिकडे आता.
हो असतेच गर्दी असतेच सगळे जण येतातच आणि इथं कसं इथं मोस्टली म्हणजे जरा दिवाळीच्या सुट्टीत वगैरे म्हणलं ना कि खूप छान आहे बघायला मस्त म्हणजे थोडे दिवस असं विश्रांती घ्यायसाठी जर यायचं असेल तर सातारा छान आहे.
हा हा हा सातारा आणि सांगलीमध्ये किती अंतर आहे?
नाही जास्त नाही जवळ एक एक, तीन, साडेतीन तास लागत असते बस नी बरं का आपल्या गाडी न अजून कमी स्वतःची जर गाडी असेल तर अजून कमी लागत.
हा हा म्हणजे ट्रेनने वगैरे गेलं तर दोन, अडीच तास आहे का?
हो हो लगेच पोचतो दोन तास फास्ट ट्रेन असती त्याच्यामुळ तिकडेही आहे इथं पण रेल्वे स्टेशनला उतरलं की तिथं आहे. कारण सांगलीला माझी मावशी सांगलीला राहायची त्यामुळं सांगलीला माहिती आहे. माझ जाणं असायचं हम्म
हा हा हा हा बाकी आता म्हणजे आता तर गर्मीमध्ये कुठे फिरूस नाही वाटत. असं थंड ठिकाण कोणते तरी ठीक आहे माथेरान, महाबळेश्वर वगैरे तिथे तर मा खूप कॉस्टली पण असेल, गर्दी पण असेल.
जरी म्हणटला ना तरी सुद्धा उन्हाळ्यात खूप गरमी असते खूप म्हणजे असं दुपारच फिरू फिरायला नको वाटतं दुपारचं सुद्धा कारण आपण गेलो तरी दिवसभरच फिरणार अगदी सकाळी सकाळी तर नाहीच.
हा अच्छा महाबळेश्वरला पण थंड हव्याचं ठी पण म्हणतात पण ह्यावेळी पण गर्दी घर गरम होते का तिथ
गरमीच असते तशी म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे बरं पण गरमीच असते असं उन्यात पण अससतस ना फिरायचं म्हणलं की. असं असतं फक्त कसं जरा उंच ह वरच्या बाजूला असल्यामुळे थोडी हवा असते तिथं.
हा हा हा
तिथं मंदिर आहे मग तिथं ते पाच नद्यांचं पाणी एक एकत्र आहे तिथं. महाबळेश्वरला हम्म तिथे परत पाचगणी तिथं आता
हा म्हणजे हिवाळ्यात जायचं मेन मला जाय ते - कधीपासून स्ट्रॉबेरी सीझन असतो ना त्यावेेळेसं.
हो मॅप्रो गार्डन वगैरे आहे ना जिथे मॅप्रोचे जे प्रॉडक्ट्स तयार होत. तसं त्यांच त्यांनी आपणे तिथे तुम्ही असंच फिरा म्हणून सुद्धा जाऊ शकता. मग तेव्हा खूप स्ट्रॉबेरी, मग तू हम् तु ची खूप मिळतात. ते खूप छान असतं.
माझी मुलगी पण म्हणते तिला स्ट्रॉबेरी आवडतात तर एकदा जाव म्हणून महाबळेश्वरला जायचं. द्यायचं म्हणून राहिलेय बघू ह्या वेळेसं.
दिवसाचे रिप्लाय कडे एक दोन दिवस.
तुम्हाला जवळ आहे का तिथून?
छान फिमंग होतं हो आम्हला जवळ. रक् होतछान हो हो जवळ छान वाटतं एक दिवस असं फिरून यायचं म्हणलं तरी, आपल्याला छान फिरता येतं राहायची पण तिथं छान सोय आहे.
हा हा हा, आम्हाला इथूनं माथेरान जवळ आहे. आमच्या साठी आम्हाला माथेरान जवळ आहे. माथेरानला गेलेली मी एकदा मुलं लहान होती तेव्हा. खऱ्या जवळचं आहे एकदम पण
छान आहे ना माथेरन पण मी पण म्हणजे च्यात. टीव्ही मध्ये किंवा असं व्हिडिओज मध्येच बघितलेलं.
अच्छा, आणि माथेरान मुख्य म्हणजे काय आहे. तिकडे हे नाही ठेव म्हणजे अ- हे असतात ना सगळे वाहनं वगैरे एकदम लांब ठेवतात. आणि तिकडे सगळे पॉईंट्स वगैरे बघताना अजिबात तिथे कुठेचं वाहणं कोणतीच नाहीयेत. तिकडे घोड्यावरती सगळं घोडे वगैरे आहेत आणि आ?
झाडी असं भरपूर ना तिथं झाडं अशी खूप म्हणजे तिथं.
हो - हो खूप छान आणि पॉइंट्स आहेत एक - एक. हा आणि छान पॉइंट्स वगैरे अस अस घोड्यावरून आपण बघू शकतो हे. कोणते - कोणते पॉईंट्स हां आणि त्याशिवाय ना अशी म्हणजे समजा वयस्कर कोणी असते. चालायला होत नाही तर मग ते इकडे ना ते माणसं ओढणारी गाडी असते बघा रिक्षा
हो- हो असते हा -हा.
पूर्वीच्या काळात कधी बघितलं आहे पिक्चरमध्ये वगैरे, तशा तिकडे आहेत माणसं घे ओढून घेऊन जाणार याच्या. हा. तशा म्हणजे त्यांनी तिकडे हा गाडीचं नाही कारण तिथे पोल्युशन वगैरे, नाही म्हणून त्यानी ते कंपल्सरी. गाड्या तिथे पुढेपर्यंत न्यायच्याच नाहीत त्याच्यामुळे. तिथे एक पण गाडी नाही दिसत आपल्याला जवळपास सगळे गाड्या ना असे तिकडे त्या मेन ट्रेनच हे आहे ना तिथे थांबतात आणि मग रातमध्ये तिकडे सगळीकडे जंगलामध्ये वगैरे, तिथे जिथे झाडं आहे. डोंगराळ भाग आहे तिथे सगळीकडे आपण चालतं. तरी जायचं किंवा घोड्यावरून तरी किंवा ते माणसं घेऊन माणसाची ती असते. ती गाडी रिक्षासारखी. म्हणजे माणसं ओडून नेणारी गाडी हा. हो म्हणजे ते पोलोल्युशन फ्री असतं वातावरण.
हो. हो.
लहान असताना मुलं लहान होती त्यावेळी आम्ही दहा बारा वर्षापूर्वी गेलो होतो.
अच्छा! !
हा पण जवळ आहे आमच्याकडून ते छान आहे पण.
हो हो तेच की जायला पाहिजे. एकदम मला इच्छा आहे. माथेरानला जायची. छान आहे बघण्यासारखं त्यामुळे या बाजूला पण आहे पाचगणी वगैरे म्हणजे तिथं बेट हे आहे पठार आहे पाचग
बरच आहे पाच गणीला ते एक शाळा पण आहे ना कुडीतरी? मुलं शाळेत वगैरे एक घालतात ती कोणती तरी फेमस गा आहे शाळा काय नाव आहे.
खूप छान शाळा आहेत त्या तिथल्या. म्हणजे तिथं शिकवतात पण छान मुलांना नाही, नाही आहेत आहेत दोन, तीन आहेत. आहेत आहेत महाबळेश्वर पाचग म्हणजे तिथं खरंच मुलांना चांगलं शिकवलं जातं. त्यांना स्वतः त्याच स्वतः सगळं राहिलं.
हो काय, पण मी बरंच सुद्धा ना ऐकलं आहे की मुलं पाचागणीला शाळेमध्ये घालतात वगैरे म्हणून, अस बोर्डिंग मध्ये वगैरे असेल तर तिथे पूर्वी लहानपणी मुलांना बोर्डिंगला घातल्या म्हणजे कोणी एकदम मस्ती मुलं असतात. त्यांना बोर्डिंगला घातलं म्हणजे ती एक शिक्षा टाईप असायची ह.
हो नाही पण तिथल्या शाळा खरंच चांगल्यात.
आपल्या वेळ संपत आला आपण नंतर दुसरं बोलू मग,
हो चालेल की, चालेल अकरा होउ देत अकरा मिनिट पूर्ण